हा काय तई बरे आहेत ना ह काय चाललंय तुमच्याकडे
आमच्याकडे काय नाही सध्या पोरांकडे लक्ष दुसरं काय नाही तोच फोकस आहे सध्या सगळ्या आईवडलांना तेच टेन्शन आहे बाकी नाही माझं पोरगं कधी पुढे ढकललं जाईल
पुुढे ढकलण्यापेक्षा पुढे जाण्याचं महत्त्व आहे
नाही नाही आपण नाही पण खरंच सगळे पालक तेच ढकलण्याच्या मागे लागलेले पुढे जा पाठवऐवज ढकलण्याच्या मागे लागले त्या कस पुढे चाललं त्याने कधी या स्कूल म टाकलं हेच चाललय सगळीकडे
कॉम्पिटिशन पण त्याच्यामध्ये आपल्या मुलांची किती भरघट होते फरफट होते खूप मजेत हा ना मुलांना आपण मुलांच्या कलेने खरं म्हटलं तर वागतच आणि त्यांचं बालपण आपण हिरावून घेतो या सगळ्या गोष्टींमुळे
फर्स्ट ला आहे माझी मुलगी आताशी फर्स्ट ला आहे आणि त्याती त्या फर्स्ट परंत तिला आता लिटरली कमीत कमी आम्ही तीन लाख रुपये घालून झाले कशाला फक्त या स्कूल साच नर्सरी ज्युनियर सुनियर आणि मग प्ले ग्रुप याच्या फक्त चार वर्षात तीन लाख रुपये तिला म्हंटलं दहावी तिला म्हंटलं दहावी पर्यंत मला एवढे पैसे लागतेने भावीवी काही माझा आ पोस्ट ग्र ड झाली एम ए बीएड झालेली तरी मला एवढे पैसे लागले नाही म्हटलं
हम्म तुमच्या सारखे शिकलेली माणसं म असं म्हणजे शिक्षणाबद्दल थोडाफार बदल करायला हरकत नाहीय
नाही हो खरंच नाही एवढं एम ए ग्रॅज्युएट झालं तरी माझ बीएड झालं डीएड झालंे प ग्रॅ्युएशन झा पण एवढ्या एवढ्या ह्याच्यात सुद्धा एवढे पैसे लागले नाही मला पण एवढी या पुळना एवढं लागतय विचार करायची गोष्ट आहे आणि पैशांच जाऊ द्या पैश जाऊ द्या पै लागतात पण त्याच मोल नाही तेवढं त्याला तेवढ तेर तेवढे घडत पण नाही ना फक् एवढच आहे बडबड बडबड इंग्िश करायच आणि कोणा कधी कधी रिस्पेक्टली बोलायचं नाही फडकन काही
न क का निा माहिती नि सगित य राहतोय त्याच्या सारख पण आपल्या म्हणजे पर्यावरणाची का माहिती मुलांना
आपल्याला वाटतं इंग्लिश मिडियम मध्ये प पुरं जातात म्हणजे सिन्सिअरली वागतात काही कसलं सिरपणा असतो म ख
का वाटतंय असं मुलं पालकांना मी तर माझ्या मुलांना खरंच मराठी मीडयम म घातलं होत आणि माझ्या मुलांच काही माझी मुलं आता इंजिनियर झाली दोन्ही पण त्यांना काही अस मराठीडम ज क थोडा फर्क इंगलि मिडियम इ्लिश म्हणजे थोडा तोपर्यंत त हे त्यांना झेलाय लागलं ते थोडासा त्रास झाला असेल समजण्या इतपत ते वगैरे काय पण त्याच्यानंतर काही त्यांना अजिबात अडचण नाही आली उलट तुम्हाला सांगू का मराठी मीडियम मिडीयम मध्ये मुलांना संस्कार खूप छान मिळतात. म्हणजे आपले सगळे सण साजरे केले जातात मराठी मडियमच्या शाळेम
अहो ह्या शाळांमध्ये फक्त जयंत्या साजऱ्या करा आणि हे करा. पण जयंती ज्या ज्या व्यक्तीची जयंती साजरीे तिची पूर्ण माहिती दिली जाते. ते का तुम्ही शिवाजी महाराजांची ज जयंती साजरी करता शिवाजी महाराज कोण होते? काय केलंय त्यांनी? तुम्हाला माहिती आहे आपल्याला चौथीला असताना पूर्ण शिवकालीन इ इतिहासावर पुस्तक होत पूर्ण इतिहास शिवकालीन इतिहास पूर्ण पुस्तक होतं. ह आणि यांना काय त्यातलं त काही हाय
आणि आता कसं आहे म्हणजे तुम्हाला सांगू आता आषाढी एखादशी आली ना तर माझ्या मुलां ची ना आदल्या दिवशी म्हणजे उद्या आषाढी एकादशी तर आदल्या दिवशी किंवा त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे शाळेतून दिंडी निघायची म्हणजे वि
इथे पण होत हो इंग्लिश मिडियमला बी होत इंग्लिश मिडियमला त्या गोष्टी होतात, नाही होत नाही असं नाही. फक्त तेवढ्या पुुरतं साजरा केला जातात.
नाही नाही त्याची माहिती अजोगर असायला असायचीच मुलांना कि काय विठ्ठल कोनाय? मी काय हाय म्हणजे मराठी मीडियम मध्ये हे संस्कार होतात. म्हणजे गोष्टीरूपी म्हणा किंवा गाण्यांमधून म्हणा किंवा कशा ही रूपी शिक्षक सांगत असतात. असं पण आताच्या
आत्ताच खूप हे झालय टीचर बोलतात ना
म्हणजे आताच्या मुलांना एवढं काही त्याच म्हणजे नाही इंग्लिश मिडियमधल्या मुलांना तर त्या च गंध ही नसतोय मला तरी असं वाटतय. म्हणजे ए अ माझ्या म म्हणजे मराठी मिडियमच्या मुलांना ना आणि मी खरं सांगू का मी बाकी काय पाहिलंच नाही. पण मुलांच्या शाळे म्हणजे शाळेला पटांगण होत ना म्हणून मी त्या शाळेत मुलांना माझ्या घातलं होत का? तर त्यांना शाळा व्यतिरिक्त त्यांना खेळता खेळायला यावं. म्हणजे मैदानी खेळ खेळा
नाही आता माझी मुलं दोन्ही या फ्रौनशिप दौलाचेत सगळे व्यवस्थित आहे पण मला कुठेतरी अशी खंत वाटते की मी जे बाल पण जगली बुवा जे खेळलीये जे केलंय ते मुलांना काही मिळत नाही एवढंच वाटत तेवढंच वाटतं तेवढ पण खंत वाट
नाही मी ना खरं म्हटलं तर ना ह्या ह्या गो ष्टी साठीच म्हणजे शाळेला ज्या शाळेला पटांगण होतं ना जास्त म्हणजे पट पटांगण होत खूप त्यांच्या शाळेला मोठं पटांगण
ही आपण ही पण स्कूल खूप मोठी आहे फ्राउंशी टाऊन अकॅडमी नाशिकची त्यांना दोघांना टाकलंय. त्याच्याबद्दल मला त्या स्कूलबद्दल म्हणे मला स्वतःला असं वाटतं की मी कुठ त्यांना असं बालपण म्हणतो ना, तसं त्यांना एन्जॉय नाही करू देत बुवा असं वाटतं म्हणून मी माहेरी दोन दोन महिने घेऊन जाते त्यांना नाही नाही दुखवले ना दोन दोन महिने माहेरी घेऊन जाते. खेळा बाबानो तुम्हांला मनसोक्त खेळा.
बरोबर
आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जशी सुट्ट्या लागल्या ना तस नेते डायरेक्ट तुम्ही खेळा, बिनधास्त खेळा, तुम्हांला काहीही सांगणार नाही.
तेवढेच दोन महिने त्यांच्या हातात हो नाहीतर वर्षभर पोरं जुंपलेली नुसती एखाद्या कामाला असं म्हणजे की कसं हे कंटुनी म्हणजे नंतर काय हाय बघा आता ही ही अशी दिवस-रात्र मुलं शाळेत जाणार, शाळेतून क्लासला जाणार, क्लासचा अभ्यास शाळेचा अभ्यास करणार एवढी थकून जातात मुलं तर त्यांना खेळायला त्राणच राहत नाही. कधी अब, खेळायला वेळच नाही. वेळ पण नाहीे आणि त्राणही नाही राहात.
काही नाही नाहीच नाही नाहीच नाही आणि नेमका आता बिल्डिंग असल्यामुळे ना मग विषय सोडून द्या.
हा खेळायला काय कुठे आजूबाजूला पण कोणाच्या घरात नाहीत मुलं. जात नाही काही नाही आपआपल्या घरातच हा आप आप पल्या घरातच खेळा.
हम्म.
असं होत आणि मेन म्हणजे काय माहितीये का मुलांना थोडफार आजुबाजुला खेळायला बघायला गेल बागिचा असेल कुठे कुठे काय असेल तर त्यांना घेऊन जायला पाहिजे आणि मेन म्हणजे मुलांना त्यांच्या वयाचीच मुलं मिळाली पाहिजेत खेळायला असं नाही तर मग काय एकटे एकटे त्यांचे ते आपले खेळून घेतात काय खेळतील दिवस रात्र अस आहे ना त्यांच्या त्यांच्या म मध्ये खेळायला पाहिजे आणि आता हे काय आता तर ही तुम लहान आहेत अस तुम्हाला वाटत आता उद्या नव्वी जशी होईल तस ते दहावीच दडपण. नववी पासूनच
अ प्रत्येक वर्षाच आहे पाचवी, पाचवी झाली का सात- - वीला लगेच ते बोर्डाचं सातवी बोर्ड म्हणतात जस काही आपल्याला एम पी ए सी चं पास त्याची स्पर्धा परीक्षा घेतली जाते सातवीला. म्हणजे ते आठवीच्या वर्गात पास करण्यासाठी मग आठवीला राहिले तर मग नव्वी च्या वर्गात पास करण्यासाठी आठवीला तो पेपर घेतला जातो इतक म्हणजे आपण दोनच बोर्ड होते आपल्यावाले. दहावी अन बारावी इथं ये ना हो इथं चौथीला बि बोर्ड आहे अं ह, अं ह चौथीला पण बोर्ड आहे.
नाही ये हे एक आमच्या मुलांच्या वेळेस ते हे असायचं आपलं कसली हो परीक्षा असायची ती स्कॉलरशिपची.
हा
हा हा स्कॉलरशिपच्या असायची चौथीला आणि मला वाटतं सात वीला की आठ
आ तेही जाऊ द्या ताई ते ही जाऊ द्या, आवो ज्या शाळेत ऍडमिशन घ्यायचे त्या शाळेत ना शिक्षकांची हे घेतली जाते आधी ओरल घेतली जाते तोंडी परीक्षा घेतली जाते मग पालकांना घेतलं जातं. अरे शिक्षकांना कोणाला शिकवायचंय विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवायच ये बरोबर तुम्हाला शिकवाय च ये आणि मग ते सांगता तुम्ही तुमच्या मुलांन कडन करून का घेत नाही, का घेतला नाही आसच का केल आरे मी साठ साठ हजार रुपये फी भरतोय आम्हाला जर करून घ्यायच असेल जर तुमच्याकडे कशाला टाकल असत. तुमच्याकडे टाकलं
साठ साठ हजाराच म्हणजे भरतोय आम्ही ते कशासाठी भरतोय? आम्हालाच घरून करायचं आहे तर मग तुम्हाला द्यायचीच कशाला पैशे. असं
त्याच्याच कडे केलंच नसतं ना आम्ही.
म.
शिक्षण संस्था आता आजकाल असं आहे ना मी काल परवा च्या दिवशीच मला वाटतं रविवारी बघा ह्याच्यावर्
नाही ते पाऊस गेला होता केव्हाच ते पान झाडांच्या पाण्यात बोला ना बोला ना हा बोला ना कन्टीन्यू
हा म्हंटलं मी परवाच्या दिवशी ते - पिक्चर म्हटलं एक मराठी चित्रपट अ होता ह्याच्यावरती तो- पहिला विद्यालयाचा- काय बरं नाव आता मला नटच येत नाही आता आत्ताच झाला. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या शाळे व्य सांगित की मराठी मडयम शाळा आ तर बंद व्हायला लागल्यात जास्त करून कारण पालक मराठी मीडियम मध्ये मराठी पालक मराठी मीडियम मध्ये टाकत नाहीये
काही ठिकाणी एक शिक्षक शाळा येत आहे इकडे ध्रममकडे किंवा तिकडे एक शिक्षिकी शा त्या पोरांना एक क त्रेसष्टचा पाडा सुद्धा येतो एकशे त्रेसष्टचा आणि कितीचा पोरगा येतो फक्त दुसरी तिसरीचा पोरघा एकशे त्रेसष्टचा आपल्याला आत्ता म्हणा लवा कोणाला येतो का येतो का एकशे त्रेसष्टचा अशीे सुद्धा स्ूल आहेत असे सुद्धा स्कूल आहेत पोरांना हँडल करणारे
म किती छान आहेत बघा बरं हा म्हणजे एक शिक्षक म्हणजे एक शिक्षक किती जबाबदारी बा मुलांच्या दुसरीला आपल्या मुलांना येत का ब ब पाचवीच्या मुलाला येतोय का विचारा
अहं त्यांचं जाऊ द्या आपलं घ्या आपल्याला येतो ए का त्यांचा सोडा त्यांचा तर विषयच नाही आपला येतो का तो बघून
टेस ना म्हणजे किती आ
त्या पोरीला त्या पोरीला कोणताही कोणताही टेबल म्हटलं ना मी घेते इथे येऊ द्या चावी त्यांच्याचकडे असस च कंटिन्यू करा झाला आपला टाइम बोलू परत उद्या ह हा बोला ना हा बोला ना
ओके ओके झालं का ठीक आहे ठीक आहे थँकू ओके ओके ओके ततझल
छान वाटलं बोलून